हॅलो
हां झालं जेवन?
हां झालं की.
हं आणि आमचं बाकीय अजून जेवण. हम्म
बोला.
मी तर एम बी ए केलंय आम्ही तिकडे त्या वेळेलाच एम बी ए केलं नंतर बी बी ए केलं. हं तिकडे आमची शेती पण आहे. आम्ही तिकडे केळी वगैरे लावतो ना चेडगाव केळी म्हणून प्रसिद्ध आहे हां हां तर आता पहिले शेती वगैरे आई-वडील शेती करतात तिकडे मी काय जॉब वगैरे साठी इकडे पुण्यात आहे मग पंधरा वर्ष झाले.
चांगलं आहे
हम्म.
चांगल आहे.
हा.
हम्म.
किती प्रॉफिट असत ओ, हॉटेल इंडस्ट्री मध्ये? म्हणजे असे प्रश्न विचारले नई पाहिजे, हा.
म्हणजे कसय माहितीय, ते कसं असतय अ- सेम टाइमला सेम अस कस्टमर असतील अस नई ना. प्रोज. कधी प्लस होणार, कधी मायनस होणार. तसं होत जात ते.
बरोबर. तरी ऑनन ऍव्हरेज, म्हणजे असं मंथली जर ऍव्हरेज काढलं तर? कसं होतं, म्हणजे पर्सेंटेजमध्ये? हॅलो. हॅलो, हॅलो. हा सर येतोय ना आवाज?
आवाज येतोय.
हां हां म्हटलं तरी ऑन ऑन ॲव्हरेज किती येतं, म्हणजे प्रॉफिट?
अजून तसं काय नाही आमचं, जेवढं तेवढं झाललंय म्हणायचं.
हॅलो.
हा हॅलो आवाज येतोय.
हा येतोय येतोय.
काही नाही मेकअप म झाले आजुन, असं काही नाही आजुन.
अच्छा म्हनजे आता म्हणजे दहा दहा लोक म्हणजे त्यांचा पगार वगैरे पकडून तर तसं प्रॉफिट म्हणजे बऱ्यापैकी व्हायला पाहिजे म्हणजे, सेल बऱ्यापैकी व्हायला पाहिजे. कस्टमर बऱ्यापैकी पाहिजे ना.
हो व्हायला पाहिजे की.
हा हा. आता मागे फोन फ्रेंड वरच एक फ्रेंड आला होता, तो इथला हो काय म्हणत संभाजीनगरचा. त्याच हॉटेल होत, आणि त अ- म्हणजे त्याच बऱ्याच वर्षापासून हॉटेल होत, म्हणजे तर आणि तो बऱ्याच गोष्टी सांगायचा. ट्रिक पण बऱ्याच सांगितलं त्याने कि कसं हा म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये काय टाकता किंवा काय नाही टाकतं असं.
हा.
किंवा काय नाही टाकायला पाहिजे, कसं म्हणजे आता गुलाबजामुन येतं तर मग त्याला कुठली ट्रिक वापरायला पाहिजे ते मुलायम होण्यासाठी? गुलाबजामुन अशा छोट्या छोट्या गोष्टी त बऱ्याच सांगितले त्यानि हम्. हा हा, म्हणजे या हॉटेल इंडस्ट्रीच एक चांगलं आहे. म्हणजे अं जस आता मॅनुफॅक्चर हा नाही मा मॅन्युफॅक्चरिंग जस एक अर्धी वस्तू बनवली मग ती विकली मग ती पडते गोडाऊन मध्ये मग ती कधीरी विकली जात ते मग कधीतरी पैसे येतात अ म्हणजे त्या प्रोसेसला पाच सहा महिने चालले जातात तसं नाही आहे हो म्हणजे इन्स्टंट आपल्याला पैसे मिळून जातात त्यामुळे हॉटेल इंडस्ट्री तशी चांगली आहे.
पण कस्टमर टेस्ट वाला पाहिजेना, आपल्या इथे आले तर आप सब बनवणार हे करणार ते करणार
हा ते आहे पण ते म्हने मेहनत पण भरपूर आहे तशी कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला हा क्वालिटी पण चांगली, हायजीन पण मेंटेन करायला लागेल, क्वालिटी पण द्यायला लागेल. हे ना? हा आणि त्यातल्या त्यात तुम्हाला हे सगळं करताना हे पण काळजी घ्यायला लागेल की, प्रॉफिट कसं निघेल नाही तर बऱ्याचदा असं होतं की या सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉफिटच निघत नाही.
नाही ते तस होते की तसं पण होते, हॅलो?
एक मिनिट एक मिनिटं हं चालू ठेव
हा हां.
हॅलो?
हा.
हा म्हटलं तर बऱ्याच अशा गोष्टींमध्ये बऱ्याचदा असं होतं ना की हा हा
काही तसं होऊन जाते, एक एक मण तस होते पण अनण्या झोप झोमध्ये
अजून तुम्ही न्यट्रलमध्ये जासाल आता पुढच्या अजून पाच सहा महिन्यानंतर थोडंसं पिकअप पकडेल हे ना? आणि ते कसं आहे हॉटेल नवीन असल, हॉटेल नवीन असल्या वर बी मग नंतर जुनं झालं की नाही बाबा ते जुनं आहे ते चांगलं आहे जसं आता आमच्याकडे पुण्यामध्ये जगदंबा हॉटेल च नाव आहे, मिलनच नाव आहे त्यांच्या फ्रँचायजी पण आहे.
होय.
हम्म हम्म त्याच्यामुळे नावावर नावावर पण लोकं जातात.
तेच ना
हम.
अ
आणि ते मिलनच आमच्या इथं ते मिलनच हॉटेल आहे ते लक्ष अ मंगला थेटरच्या बाजूलाचे इतकं छोटस आहे ना, त्यानं त्याच्यावर त्याने दोन फ्लोअर बनवले. आणि इतकी गर्दी असते, म्हणजे वाट बघायला लागते अ अर्धा तास वाट बघायला लागते तेव्हा आपला नंबर लागतो.
शौरवाडा कुठं आहेत शौर्यवाडा पण कठयं शिरवाडा?
अं?
शौर्यवाडा पुण्यात कुठं आहे?
हा इथेच आहे म्हणजे त्याच एरियामध्ये शनिवार वाड्याच्या आसपास.
त का तेण चांगलं करजस
हा हा नाही तर तर कसं आहे द म्हणजे तुम्ही जसं पाय तसं आहे ना इकडे मग तुम्हाला काय खायचं त्याच्यावर डिपेंड करतं पराठा खायचा का मिसळ खायची मग त्याप्रमाणे हॉटेल ठरत म्हणजे नावातलेल्या हॉटेल म्हणतो ना आपण त्या टाईप
हो
हम्म का बुफे कायचं आता बुफे असेल तर मग द्वारका वगैरे आहे हा सगळं नावाचा खेळ आहे दुसरं काय आहे
नाही तेच काय
हम्म
मेन नाव वाू पहि बाकीने
ना वहेर पाजे आणि कॉम्पिटिशन भी भरपूर आहे हॉटे इंडस्ट्रीमध्ये बी भरपूर कॉम्पिटिशन झाली आहे
भरपूर कोण पण होटल आहे काय पण सरव आहे का
हा भाजीपाला पण मागळा होतोय तेल मागळा होतोय त्याच्यात कस्टमरला हा मटनच पण भाव रेट वाढलेय
सगळे वाढलंत त्याला कस्टिंग बसत जा कठ
हम् कॉस्टिंग आणि कस क तुम्ही आता कॉस्टिंग वाढवलं तर मग कस्टमर बी एक आयटम कमी घेणार नाही तू येणार नाही असं नाही येणार पण मग त काय करणार एक अटम कमी घेणार म्हणजे नु कु म्हणज नुकसान आहे अस ब
म कॉस्टीनचा विचार करायला आप कामध्ये सगळे रेट वाढत चालत मेन्यू कोड वाडालाही कस्टमर लाला भर पडत आहे
हा कस्टमरला फरक पडेल तर कस्टमर काय करेल एका दा
इकडे स्वस्त म्हणते तिककडे जावं असं म्हणतात असं पण आहे
हा हा
बा
बाकी काय नाही चाल काम आमचे आज ते शनिवारी आमच्या इथे कंपनीला सुट्टी असते पण आमच डिपार्टमेंट कस अकाउंटच आहे ना त्यामुळे हा श शनई शन संडेला तर सुट्टी असते शनिवारी बी सुट्टे असते पण मग ते बाकीचे लोक येतात अक् आता अकां डिपार्टमेंट ला सुट्टी नसते मग आम्ही येतो मग शनिवारी थोडासा रिलॅक्स असत लवकर आहे लवकर यायचं लवकर जायचं
हा स्टाफ किती आहे
हा स्टाप आहे दोनशे अडीचशे रुपये
श मरवाद ह
बाकी काय चालू आहे काम आता ऑडिट वगैरे चालू आहेल आमचं रात्री थांबायचं ऑडिट करायच
हो तीन महिना असत तुम्हाला
हा अकाउंट मध्ये काय ऑडिट ऑडिट के ऑडिट मने
बा आप इग सुधी स ऑलरेडीचं म्हणजे कसं असतें मी सगळं क्लिअर दाखवत ना सगळं.
हा हा सगळं म्हणजे ते चेकिंग होतं सगळं डॉक्युमेंट जसं आता तुमचं एक्झामप. हॉटेल इंडस्ट्री मध्ये तुम तुम्ही आता समा स दिलं बाबा मला हे रिटर्न भरायचंय हे करून दे सगळं मग तो काय करणार सगळं तुमचे बिल पहिलेेत कस्टमरला जे कस्टमरला तुम्ही बिल देता ते एक कॉपी तुमच्याकडे ठेवता ना हा मग ते सगळे बिल तो चेक करणार किंवा
म्हणाच माहितीय का म्हणजे मला म्हणायचं.. कि आता आमच हॉटेलचा बिझनेस आहे ना तिचं कस आपण ऑनलाईन पेमेंट वगत मी ऍट रिटर्न भरत नाही पण आता.
अच्छा
मॅटीन फायर नाही माझी आय टी
पण मग तुमचं किती झालं आता वर्षाच इन्कम किती आहे
वर्षतरी जाणारत ते बिझनेस अकाउंट लावते माझा पर्सनल अकाउंट लावत नाही मग तरी पण ते माझ्या शेत पकडलं तर माझनावर पकडलं ति ते
हा ते म्हणजे तुमचं पॅन कार्ड कुठलं आहे बिझनेसच्या अकाउंटमध्ये.
माझ्या जागे
हा मग ते तुमच्या अकाउंटमध्ये पकडलं जाईल पर्सनल मध्ये जाईल ते
हो
हो हो
बिझनेस अकाउंट म काही लिमिट नाही झाला का लिमिट असेल काय
हा त्याला लिमिट आहे ना प्रत्येक बिझनेस ला वेगळी लिमिट आहे
ते शर ते शभर दाखवायचं. म्हणजे मला म्हणायचं की तर मला ट्रान्झॅक्शन होते समजा मग दिवसाला अ चार हजार होते आठ हजार दहा हजार अस होते म तरी दोन लाख रुपये समजाे महिन्याला येत असले
हा म्हणजे तुमचे ऑलमोस्ट वर्षाचे चोवीस लाख रुपये होता ना मग तुम्ही पसन पर्सनल लेवलला जर केलं हो
हा
तर मग तुम्हाला डायरेक्ट सरसकट आयटीआर लागणार बरोबर रिटर्न भरायला लागेल
च कुश आहे
तुम्ही प्रोपरायटरशिप दाखवलं का कंपनीचा
मता कोण काढ हॉ हच्यामध्ये
नाही शॉप शॉपॅक्ट आणि शॉपॅक्ट. म्हणजे बँकेच अकाउं शॉपेक्ट आणि प्रोपेटरशिप असं आहे का
हो सपट्याने उद्यम काढून अ बँकेत अकाउून काढूया त सर
अच्छा मग तुम्ही खर्च बिरच बी तर दाखवणार ना सी तुमचं
नाही मीच मी सेन आहे ना मी रिटर्न भरत नाही नाला से संबंध चाले
हां पण मग ते नाही आता कसं आहे अमाऊंट जास्त जमा होते ना बँकेमध्ये मग ते भरलेलं चांगलं आहे आणि आता कसं आहे आता समजा तुमच सुरुवातीला लॉसचं होईल तर लॉस पुढे तो पुढे तुम्हाला फायदा भेटेल
आता कस
कॅरी फॉरवर्ड होत तर ते त्याचा फायदा होईल मग पुढे म्हणजे पुढे प्रॉफिट व्हायला लागलं तर प्रॉफिट मधून ते लॉस मायनस होईल कारण की मग तुमचं पुढे प्रॉफिट होईल आणि मग तेव्हाचं तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा वरतून नोटीस येईल की बाबा तुम्ही आयटी आर भरत नाही आहेे वगैरे मग तुम्ही तेव्हा चालू करणार मग ते त्याच्यापेक्षा म आ तर सगळं केलेलं चांगलं ना
असं आहे काय
त्याच्यात बी काय तुमचं चोवीस लाख इन्कम येतं मग टर्न ओवर चोवीस लाखे ना इनकम थोडे ना चोवीस लाख हे त्याच्यात बि तुम चा खर्च आला भाजी पाला किराणा परत तुमच अ पगार आला लोकांचा हो
हा
हा मग ते सगळं थोडसं एक
कशाचं
हा म्हणजे आता समजा दोन लाख रुपये महिन्याच आहे पण मग एक लाख रुपये पगार गेले बरोबर दहा लोकांना दहा हजार रुपये पकडले तरी एक लाख रुपये पगार गेले भाजीपाला तुम चा भाजीपाला किराणा वगैरे ह खर्च तुमचा पन्नास हजार झाला म पन्नास हजारचं इन्कम आहे ना थोडक्यात जास्त नाही आहे पन्नास हजार म्हण ते आयटीआर मध्ये येत नाही त्या तुम्हाला म्हणजे पैसे द्यायला लागणार नाही गव्हर्नमेंट आणि शिवाय तुम्ही शिवाय तुम्ही खर्च बी जास्त दाखवू शकता ना असं नाही की तुम्ही एकदा नाही आता असं काही नाही की तुम्ही खर्च जा